हा हो येतोय येतोय
काय चाललंय
काय नाही बसले आता आवरून झालं जेवण झाले बसू म्हटलं
काय केलंय आज जेवण स्पेशन
आज काही छोलेची भाजी बनवली होती चपाती बनवली होती
हं
हम्म तुम्ही
आम्ही आज शेवग्याची शेंग बनवलेली
अच्छा तुमच्याकडे कशी बनवतात शेवग्याची शेंग
अ शेंग स चिरायची आणि त्याची साल वगैरे तर येते ना एक्स्ट्रा वगैरे ते काढत सोलत सोलत तर चिरायची आणि अ कांदा वगैरे बारीक चिरायचा आणि उरदाची डाळ घ्यायची किंवा तुरीची जरी अस कोणतीही डाळ कोणती पण डाळ टाका थोडीशी कसं घट येतं ना पातळी जास्त कोण खात नाही घट्ट लागत प्रत्येकाला इथं. मग थोडीशी कोणतीही डाळ टाकायची घरात जे कोणतीही असेल ते घावल ते आणि ते कांद्यासोबत भाजून घ्यायची का तर का वनात लवकर शिजत नाही ना डाळ
हम्म हम्म
मग ते भाजून घेतल्यानंतर लगेच शिजते मग त्या कांद्यात चटणी टाकायची मीठ टाकायची आणि शेंग पण टाकायची आणि जरा परतल्यागत करायचं पाणी वतायचं आणि उकळी आली की मग कुठ टाकायचं थोडंस झालं. शिजून पण करतो आम्ही मसाला वगैरे घालून जसे हवे तस
आमच्याकडं तर असं म्हणजे जास्त करून मस्त लायच होते म्हणजे आधी तर ते शेंग अशी सोोललेली असते तिचे अशे मध्यम आकाराचे तुकडे केले की अ असं कडाईमध्ये थोडं जिर थोडस लसून ठेचून टाकायचं तेल टाकायचं ते तडतळलं की थोडस हळद टाकायचं मीठ टाकायचं पाणी सोडयचं आणि मग ते शेंगा असतात ना त्यांना त्याच्या मध्ये उकळवायचं म्हणजे त्याना त्यात पाण्यात चांगलं शिजू द्यायचं आणि परत ते जे पाणी असतना मग ते प्यायला आस सूप सारख पण खूप छान लागत आणि लहान मुलांना पण दिलं की ते चगलं अस म्हने त्याच्याने प्रतिकारशक्ती वाढते असं
हं नाही आमच्याकडे असच करतात सगळे म्हणजे मी मध्यंतरी केलेलं तस पण ते शिजूवून गेलेली नॉर्मली शिजून घेतलेली का कुकरमध्ये वगैरे किंवा पातेलात आणि तस मग मसाला वगैरे टाकून लसूण खोबरं वगैरे कांदा ते सगळं घालून पण केलेली पण ती युट्यूबला बघून केलेली मी
अच्छा ह ह ह.
म ती तशी बनवली का ते पाणी ते तस खायचं त तस पण खात खायचं नाही त ते तसं साईडला ठेवायचं, आणि मग आमचे इकड अ काय म्हणता कांदा असतो कांदा त्याला कापला जातो त्या बारीक त्याच्यानंतर ताव्यावर ती ना त्याला चांगला लाल होई पर्यंत परतवायचा नंतर खोबऱ्याचे तुकडे करायचे ते पण परतवायचे थोडासा लसूण पण परतवायचा आणि मग मी क्सर मध्ये कोथंबीर परत ते परतवलेला कांदा खोबरं हे असं सगळं घ्याय च त्याच्यात आमच्या इकड काळा मसाला असतो ना तो टाकायचा. परत लाल, तिखट, हळद टाकायचं आण ते त्याची ना पेस्ट बनवायची. ती पेस्ट बनवली की नंतर परत कडाई ठेवायची तेल टाकायच आणि तो मिक्सर मधला तो पेस्टचा जो आपला मसा असतो त्या त्याच्यात परतवायच. परतवला कि म आपण एका साईडला शेवग्याची शेंग शिजवली असते ना ते पिवळ पाणी म्हणजे अ लसण वगैरे टाकून तर ते त्याच्यात सोडाय च आणि आमच्या इकड ना असं आळमचं पीठ बनवतात म्हणजे आपलं अ मुरमुर डाळ्या मुरमुऱ्या खातात बघा ते डाळ्या असतात बघा. डाळा थोडस आपलं याचं पीठ काय म्हण बाजरीच थोडं दाळीच त्यांना असं परतवून त्याच पीठ बनवलेलं रातं मिक्सर मध्ये काढून. ती भाजी थोडी घट्ट व्हावी ना. म्हणून ते त्याच असं पेस्ट बनवतात. आणि मग ते त्या भाजीमध्ये सोडायचं म्हणजे थोडी नॉर्मल अशी घट येते. ते म तिला चांगली उकळी वगैरे फुटली की छान लागते. म्हणजे ते म मी त मटन वगैरे नाही खात पण खूप लोक सांगत की तशी लागते बा ती भाजी अस मटन.
हा ना. हा मी पण एकदा ट्राय केलेली पण वेगळ्या पद्धतीने केलेली.
हा परत म माझ अस अशीच एक रेसिपीये. मी तुम्हाला सांगते खूप छान लागते. ते शेंगाच पण ते तश पिवळ्या पाण्यात शिजवलेल्या असतात लसूणच्या याच्यामध्ये त्या शेंगा काढून घ्यायच्या कोरड्या पाणी नाही राहू द्यायच त्या शेंगा त्या त्याच्या मधून अशा पाणी नित्रून काढून घ्यायच्या. शिजलेल्या शेंगा. आणि त्याच्यानंतर ना कढाईमध्ये तेल टाकायचं. आणि एका छोटा खलबत्ता असतो ना त्याच्यामध्ये थोडे थोडे जास्त घ्यायचे लसूण आणि आपलं लाल तिखट. ते त्याच्या ठेचून घ्यायचं मीठ टाकून ते झालं की इकड तेल तेलामध्ये थोडस जिरं टाकायचं. ते जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये ना आता समजा अ किती घेणार तुम्ही दोन तीन चमचे असं आपलं बेसन पीठ घ्यायचं डाळचं पीठ भजा काढतो ते पीठ. आणि ते पीठेना त तेलात टाकून द्यायचं ते थोडस सोनेरी झालं का तर त्या शेंगा अ नाही त्याच्यानंतर हा मग ते आपण कुटलेलं असतं ना, अ लसूण आणि तिखट ते त्याच्यात टाकायच. ते थोडं परतवायचं आणि फक्त त्या कोरड्या शेंगा असताना ते त्या बेसन बीठच्या याच्यात टाकायच्या. ते खिचडी वगैरे सोबत इतके छान लागतात ना एकदम कुरकुरीत लागतात.
आमच्याकड ना फक्त असंच करतात का आम्ही तर डाळ तरी टाक तो का त घट्ट येई साठी काही जणना डाळ सुद्धा टाकत नाहीत.
हा. आमच्या इकड खूप वेग्या वेगळ्या प्रकारने बनवली जाते शेवद्याची भाजी आणि ते जे मी तुम्हाला बोलली ना तर ते असं ते इतकं कुरकुरीत लागतात ना ते ते पीठ पूर्ण असं तेलामध्ये भाजलं गेलेलं असत आणि तेथ शेंगाला शे शेंगांवरती त्याची कोटिंग होऊन जात
हा ना इकडं सगळं सिमपल मध्ये आहे भेंडी सुद्धा ना अशी चिरून करतात काही ठिकाणी.. भरून परतून तून वगैरे किती मस्त असत प्रकार
भरून च करतात मला तर साधी आवडते पण माझ्या घरी सगळ्यांना ते भरून भरून शेंगदाण्याच कूट वगैरे भरून केलेली भिंडी आवडत..
हा छान लागते ते पण शिजून पण त्याला पण अस बारीक.. बारीक शूज करून आणायला लागते ते मोती वगैरे अस
हा तिच्या बिया राहिल्या कि ते.. जाड भेंडी असली की त्याच नाही चांगलं लागत कचर कचर लागते मग
अह ना!
हम्म
आणि काय म्हणतय
काही नाही मग!
तुम्ही काय करता घरी असता का जॉब करता..
मी जॉब पण करते.. आणि दुपारी घरी आली की मग हे दुसरं काम पण करते बाकीच..
असजून..
म्हणजे तसं मला शनिवार रविवार सुट्टी असते.. हम्म! मी आय टी मध्ये ना जॉबला..
अच्छा!
हम्म तुम्ही काय करता!
मी ज्वेलरी बनवते फ्लॉवर ज्वेलरींची..
म्हणजे ते ओटी वगैरे भरायला किंवा हल्ली नवरी लोक ते ट्रेन हातामध्ये घालतात.. ते सगळं का म्हणजे तुम्ही ते ओरिजनल फुलांचं बनवतात का.
हो ओरिजनल पण आणि डुप्लिकेट पण. आर्टिफिशियल मध्ये पण भेटतात जास्त करून.. आ ओरजल म्हनल की बरेच महा असतातत.. घ्यायला बघत नाही ज्यांची परिस्थिती वगैरे आता किती महागाई बघ.. बघताय ना तुम्ही मग त्यामुळे आर्टिफिशल म पण असते.. मग ते रेंट पण घेतात.
ते चांगलंच आहे मग काहीतरी एकदम अस नाही का कलाच लागते ते. पण बनवण्यासाठी सगळ्यांना नाही जमत.
मोत्यांचे पण आहे ते मोत्याचे हे ला लय त्रास होतो. आता एक ऑर्डर आला आहे मला तर दोन दिवस झाले ऑर्डर घेऊन, ऍडव्हान्स वगैरे घेऊन बसले पण बनवायचं म्हटलं ना. कि कंटाळा येतोय पूर्णपणे नको वाटत य तेे बनवायला.. डोळे वगैरे लय त्रास होतो एका जागेवर बसायचं म्हटलं ना
हा खूप खूप आणि असं साधारण किती वेळ लागत असेल तुम्हाला.
एक एक नक ला असतो ना गळ्यासोबत म्हणजे ठुशी माहितीे तुम्हाला तशा टाईप म अस गळ्यातलं एक गळ्यातलं बनवायला दोन दिवस जातात..
अरे बापरे आणि मग ते तुम्ही जे म्हणजे फुलांच बनव. मग ते फुलं अस दोन दिवस जात असतील तर ते फुलं टवटवीत...
नाही ओरिजनल फुलांच असेल ना तर एक दिवस जातो म्हणजे तीन चार तास लागतात मग काय कराय आप जवं बनवेल तेवढं फ्रीज मध्ये ठेवायचं जेवढ ला तेवढं घ्यायच हळ म्हणजे वाई वाईस वाई वाईस बनवत बनवत करायचं ते..
हम.
पण त्याचं पण लय अवघड आहे. जर जर जरी पाणी सुटलं ना? तरी जेवढं बनवलंय ना तेवढं नुकसान होतं. का त जेच्याव्हा आपण चिटकवतो ना? ते कागदावांनी असते. कॅनवास असतोय जाड मधला. आणि मग तो पाणी सुटल का नाही, पूर्ण अस लूज गम असतो ना? तो आपण लावतो तो तो पूर्ण लूज होतो. मग फुलं म्हणले की वल्सरच अस असतात सगळे मग ते लगेच पाणी सुटत आणि सगळी ज्वेलरीनीसाठी ते परत मग परत बनवाय लई बाार का ना काम करायला
हो ना. लोकांना असं वाटत की एवढं महाग आहे एवढं महाग पण त्याच्या मागे केवढी मेहनत लागते. ते नाही बघत लोक.
आता तर ते फुलांची रेट तर एवढी वाढलेत ना काय बोलायच नको.
हम्म.
तुमच्याकडे पाऊस वगैरे?
नाही आओ कुठे पाऊस, काहीच नाही. कडक ऊन पडत आहे. नाही तर पुण्यासारख्या शहरात पावसाला लव कर सुर होऊन जातो.
हा ना? यंदा पाऊस पडतोय का नाही काय माहिती? त्या पावसामुळे तर महागाई किती वाढली आहे बघताय ना?
अ ना. पाण्याची वणवण झालीय मुंबई सारख्या शहरामध्ये पण.
पाऊस पडला तर पाणीच ल अवघड होणार आहे.
त टक्के पाणी शिललं क म्हने
हो एक महिनाभर पाऊस पाणी भेटणार आहे. तेवढं गावासने.
अवघडच आहे. कुठे कुठे काय काय संकट आहे काय
प्यायला पाणी भेटलं तरी शेतीला तर भेटलं पाहिजे ना? शेतीला नाही भेटलं तर आपण णार तरी काय?
तेच ना.
काय पिकलंच नाही तर खायचं काय?
हा ना. आणि परत ते महागाई अजून जास्त वाढून जाईल.
हो. वाढणारच आहे. बघा का तर, यंदा आमच्याकडे शेतीला पाणी पाजेच नाही सांग नदीच. बंद केलं आता आठवड झालं बंद केलं. माणसांची पिकं वगैरे आहेत ना? पूर्ण सुकायला. लागल्यात.
आणि विहिरी पण असतील तर, त्याचं पण पाणी पुरून पुरून किती पडेल पुरणार आहे. ते परत ऊन एवढं पडतं कि ते प पाणी हटायला काही लागत
हो ना. बरं चालते झालंय टायमिंग.
हो ना चालेल चालेल बाय बाय.